हॅल हा बोला ह काय म्हणताय हो काल भरपूर पडला आज नाहीये तेवढा
नाही का आुमच्याकडे आज दोन दिवस म्हणजे ढगफुटीच सांगितलं हो त्यामुळे शाळांना सु
हो इथे पण शाळा कॉलेजला सुट्टी आहेत. ह्म हा म्हणजे ते प्रिकॉशन्स येतात दिव. मी माझा पण हॉबी म्हणजे अ मी फॅब्रिकच्या वस्तू बनवते खंड फॅब्रिकच्या सगळ्या वस्तू बनवते. म्हणजे उटी पटवा कुंची चंची अ पेळीसपान
हॉबी म्हणून बनवता की एक
हॉबी पण बन म्हणून बनवते आणि ते विकते पण म्हणजे असं आवडतं ते बनवायला मला आणि ऑर्डर आली तर म्हणजे ते आपल्या ह्याच्यावर टाकायचंूपमध्ये कोणी ऑर्डर दिली तर नक्कीच मी देत असते तसं पण चालू असतं माझे तोरण वगैरे
अच्छा
असा प्रकारली आहे खणामध्ये लोकांना आवडताना पर्सेस वगैरे असतात त्या आपण बटवा हम् असं म्हणजे विशेष का असं बॅग पर्सेस पण बनवते वेगळ्या कपड्याच्या पण खणावर जास्त काम
अच्छा चांगलं वाटत ना आपल्या आवडीच काम आपण एक त्याला व्यवसायाच पण रूप दिलं. कमाईचं साधन
हो हो आणि आवडतात तच परवा अ चंची हल्ली तिफ ट्रेंड फार आली आहे ना तेचीन्स वर वगैरे वापर साडीर पण वापरतात प किंवा भाजीवाल्या वगैरे त्या वापरायच्या ना ते आता आलेल्या ट्रेंड मध्ये तर एक ऑर्डर आली होती मग री माझे बरी चाली होती म्हणजे असं कोणाला माहीत पडलं की ते देतात. ड आहे चालू आहे आ श्रावण महिना झाल्यानंतर म्हणजे हळूहळूच लागतात ना गणपती दिवसेत. हो तेव्हा केळीची पानं भरपूर येतात. केळीच्या पानांचा खप होतो माझ्या खणाच्या कापडची केळीची पानं सौरंग वस्त्र किंवा असं हा त्याच्या ऑर्डरच येतात म्हणजे बऱ्यापैकी हम्म तुम्ही काय करता तुमची हॉबी काय?
अ मी पण रांगोळी मॅट आणि क्रोशाचे हार वरे बन म्हणजे फोटोला गणपतीला वगैरे जासवंदीची फुलं मोगऱ्याच गज जरा हा हा.
हम् हा हा फार ते ट्रेंड मध्ये आले. माझ्या सासूबाई पण बनतात पण तो बनवला न अबोली मी त्याला सांगित. कि ते अबोलीच अबोली करा कलरची लोकर वापरून तसं पण दिसतं छान ना. प्राजक्ताच्या फुलांसारखं पण तसं. ते पण त्यांनी प नवलं हम्.
ह.
हम्म आणि काय कोृशामध्ये रुमाल वगैरे करताात का?
हा रुमाल वगैरे आता कस जुन झालं ना नवीन ट्रेंडिंग वस्तू तेवढ्या जास्त याच्यात असतात नाही तर मग तसं कोणाला पाहिजे असेल तर बनवून देते.
हो हार वगैरे भरपूर आता ट्रेंड मध्ये आलाय ना हार वगैरे बनवण. ह हा हॅलो लोकरीचे हार वगैरे खूप ट्रेंन म
आवाज ब्रेक होतोय.
लोकरीचे हार लोकरीचे हार म्हटलं बनवणं खूप ट्रेंड मध्ये आहे लोकरीचे हार.
हो हो ते पण बनवते ना हम्म् हम्म हम्म.
माझ्या एक आहेत आत्ते सासू बाई आहे अ सगळ बनवतात वस्तू याच्यामध्ये नोकरी म ते हार वगैरे हा ह म्हणजे ते त्यांचे जवळापर्यंत वगैरे पण जातात त्यांच्या एरिया तिकडे इतकं त्यांच म्हणजे ते पॉप्युलर आहेत हम्म हम्म ह त्याच्यामुळे आहे म्हणजे मागणी आहेत. कधी कधी आपल्या पण कोण पोहोचेल न पोहचेल हे समजत. म्हणजे असं एवढ की बनवत आपण ते खपलं पाहिजे.
हम्म हम्.
हे असत थोडं मार्केटिंग समजलं पाहिजे.
हा
अजून काय करता याच्या व्यतिरिक्त हार आणि नोकरीचा आणि
आता सध्या कामं सुरू असतील ना मग?
हा बोलून ज ऑर्डर येतील तस मग प्रोवाइड करते.
अच्छा मग तुम्ही ऍड कशी करता तसं माहिती.
नाही हो असं काय नाही ग्रुप वर आपले बिल्डिंग मचा ग्रुप असतो. फ्रेंड सर्कलचा ग्रुप असतो त्याच्यावर टाकते मी बाकी असं खूप काही असं नाही. तिथेच काय मिळतात त्या त्या ओळखी ओळखीतून कोणी ना ईनी दिल्या आणि कधी काय काय होत आपण नातेवाईकांकडे जातो किंवा आता समजा रक्षाबंधनला तो तर गिफ्ट विकत आणण्यापेक्षा मी माझ्या जे बनवले ना तेच देते म्हणजे कस नाही तरी असा खर्च होतोच ना म आपण असं हँडमेड बन वलेल दिल तर ते म्हणजे छान वाटत आणि आपलं कोक होते
आणि हो त्याचाही आनंद काहीतरी वेगळाच असतो की आपण बनवलेलं काहीतरी दिलंय
हो हो मी तसच करते आणि आमच्या घरात भरपूर माणसे येत जात असतात त्याच्यामुळे फॅमिली मेंबर्स आहेत त्याच्यामुळे मग ते आपआप देणं होतं म्हणजे काहीतरी द्यायचं तर मग हे. च का देऊन गिफ्ट म्हणून असं मी देते हा. म्हणजे ते आपलं खपल्यासारखंच आहे ना वस्तू विकत आणणार त्याचे पैसे घालवणार.
हो हो ह.
मग ते बरं पडतं मला असं वाटत म त्यावे वस्तू बनवल्या पण जात. आपोआप आणि मग डव्हटाज आपण फोटो टाकतो ते आपोआप होतच ते.
हो.
हम् ह बाी कसली आवड आहे नाटक वगैरे सिनेमा यांची आवड आहे.
हा असं बघायला वगैरे आवडतं पण बाकी त्या ह्याच्यात नाही हेच. ह्याच्यातच असा वेळ जातो की काही दुसऱ्याकडे हा
हा लेटेस्ट क मूवी कोतीव र बघितली लेटेस्ट हिंदी किवा मराठी.
ते काय आता मुलं लावतात ते बाकी सिरियल तर काही चालूच असतात.
हा मी नाही मी सिरियल बघत अस नाही अजिबात बघत नाही. झाालच तररे. नाटकच बघते मी जास्त मला नाटकांची खूप आवड म्हणजे रेग्युलर थिएटर जाऊन मी नाटक बघते आवडतात मला ते ह पिक्चर एवढे आवडत नाहीत फार धुर ज- चांगले होते दोन ते बघितले बाकीी अस हा- मराठी एवढे नाही आणि नंतर ते येतात ना नेटफ्लिक्स व ते बघण होत आप मग कशात. े श तो कशाला बघायला. अस माझा आपला विचार. काण येतात नंतर ना त्याची नाटकं कसं होतं एवढी येत नाही अ. नव्याने म्हणजे. त्याची कुठले नेटफ्लिक्स असं वगैरे कुठल्या माध्यमातून नाटकं असे समोर येत नाहीत. ती थिएटरमध्येध्ये जाऊन बघण्यात. जास्त मजा असेल त्याच्यामुळे ते मला आवडतं जास्त माध्यम ते
अच्छा!
हम्.
स सांले.
बाकी काय लावली आणखीन काय बनवता हो हो हो हो हो.
ठेवते मग.
रा अजून मनट वाच. हॅलो दहा मिनटं व्हायच. तो पण बोलावला काही बोला कोणता. आवडलेल्या मुूवीबद्दल बला काही म हा बघितला का काय त ब. दोन.
हो बघितला बघितला.
भाग आणि दुसऱ्या भाग मध्ये काय जास्त चांगला वाटला.
दुसरा म्हणजे ठीक होता पहिल्यामध्ये जेवढा जास्त इंटरेस्ट होता ना. आता तिसरा वाटतोय इंटरेस्टेड.
हा हो का तिसरं पण यायचं मी दोन मी पहिला बघितलेलंय दुसरा नाही बघला बरेच जण असंच म्हणतात पहिला भाग जास्त चांगला होताात.
हा हा.
हम्मम हम्. तर कसं तो शास्त्री कोण कॅरेक्टर होत त्याच्या बाबतीत आलेला अनुभव सांगितला आणि इथे कसं ती. बाई कसं कसं हे करते शेतकऱ्यांचा प्रश्न असं काहीतरी आहे. वाटत ना तो तो फरक आहे ना दुसरा मी पाहिला नाही पण ऐकलंय फक्त
हम्म.
हम्म हम् ज्यामुळे कदाचित फरक पडतो. तिसऱ्या भागामध्ये काय वेगळं आहे. काय माहितीय का तिसऱ्या भागामध्ये
तिसऱ्या भागामध्ये तो शास्त्री तिकडे गेलेला आहे ना अमेरिकेला तर मग आता तिकडे स्वामी जाणार आहेत. वाटत असं काहीतरी आहे.
ह. फॅनटसी वर आधारित आहे. इन शॉट पिक्चर नाही का थोडासा हा म्हणजे प्रत्यक्ष चमत्कार होतात. पण हे जरा थोडे एक्स्ट्रीम दाखवतात एवढे चमत्कार पण आयुष्यात तरी इतके पाहण्यात काही येत. आपल्याला वेगळ्या रूपाने मदत करत कोणणा कोण मदत करतच नाही असं म्हणतं नाही बडडे ज असं वास्तव थोडस दाखवलं जातच म्हणा कुठे
हा ते आहे पण ठीक आहे म्हणजे ज्यांचं निगेटिव्ह थिंकिंग आहे या पॉझिटिव्हटीवर त ते विचार करू शकतात
हा हा म्हणजे आपल्या ईश्वर मदत करतो एवढं नक्कीच ठरवलं पाहिजे हम्म हम्म
ईश्वर म्हणजे काय आपल्यातलीच चांगली शक्ती आणि वाईट शक्ती त्याच ते प्रत
हो हो हो तेच ईश्वर असं काय आपल्या शरीरातच ईश्वर आहे प्रत एक गणच परमेश्वर आहे फक्त ते आपल्याला ते अनुभूती यावी लागते
हा हा.
आपण ईश्वराचं स्मरण तेव्हाच करतो ना संकट झाल्यावर ऐरवी कधी कर का बी ग्रॅटिट्यूड करतच नाही. खरं केला पाहिजे म्हणजे दरवेळीस जे काय आहे त्याच तरी समाधान आणि आभार हे दोन्ही असायला हवं थोडक आणि पुढचं मिळवायचं हा पुढचं मिळच्या नंतर प्रयत्न करा तसं पण आहे तर ऍटलिस्ट समाधान आणि मोह बाबा तुझ्या कृतज्ञ कृपेने आमच्याकडे आहे असं म्हणायला काहीच हरकत
हो आता जो तो ह्याच्या त्याच्या मागे धावतो पण स्वतः स्वतःची ओळखच नाहीये स्वतःला असं झालंय चालेल.
आहेत नाही का?
हो.
चालेल चालेल आता तुम्ही कॉल करू शकता ठेवते हा मी
ओके ओके.